हाय आवाज.
हो, हो नमस्कार ताई. झालं जेवण वगैरे?
जेवण झाला आवरत होते त्यात वेळ गेला बघा.
अ हा हा. हो तेच म्हटलं कुणाचा कॉल चालू यांना का वेळ नाही काय मिळती.
नाही, नाही कुणाला केलाच नाही मी तर म्हटलं तुमचाही चालू असेल कोणाशी तरी म्हणून मग.
नाही झाला, नाही झाला मॅडम दुपारी कुणी जावलंबेल नाही.
आपण आता करून टाकू आणि आता एक झाला की माझे आता अकरा, अकरा अकरा झाले. हम्म, एकोणीस झालेत.
होका ह, ह, ह, माझे दहा झालेतन मॅडम?
अरे बापरे वीस आहेत बाकी अजून तुमचे.
वीस बाकी त अजून.
हो..
हो कोण, कोण अस करते मॅडम म स्वतः कॉल करून घेतात आपल्याकडन आणि रिटर्न करायच्या वेळी त्या काहीच रिस्पॉन्स देत नाहीत हे चुकीचं आहे पण आता काय करणार कोण सांगणार त्यांना.
जेव्हा कॉल घेता म्हणजे मी आता तुला करेल किंवा तू मला कर लगेच मी तुला लावेल असं करून घ्यायचं.
हा तेच असंच कोणी, कोणी असंच करतात कारण मला एक, दोघींनी असच केल. हां कॉल फ्री आहात का आहे कॉल करू का हो म्हटलं नंतर देतील त्यावेळ पण नंतर त्या काही रिस्पॉन्सच देत नाही त्या.
हा मग स्वार्थी आहेत मग त्या. हो..
आता काल कसं तुम्ही मला समजून सांगितलं आपण कॉल करून टाकू आपण पाच एकमेकींना करू शकतो म्हटलं चालेल काय हरकत नाही.
हो. त्यामुळे म ते ग्रुपवर विचारलका म तोच गोंधळ होत राहतोय.
हा हा हा हा हम्म.
त्यापेक्षा आपले आपण काल पण मी मुलाशी त्यान मला तीन केलेय मी त्याला तीन केलेय लगेच कंटिन्यू आम्ही एक तास ह घालवला त्याच्यात.
हो, हो, हो मग होऊन जाते ना तुमचं पण काम होतं समोरच्याच पण होतं मग प्रश्नच नाही.
होना.
हो दो एकमेका साह्य करू हेच येणार पण त इथे काय कोण कसं आहे. कोण कसं काय कळत नाही.
स्वार्थी आहेत बरेचसे जण. स्वतःच काम झालं की झाल अस नाही
स काही. बरेच जण तसेच वाटतात.
तसेच आहेत हो, हो.
आपण असं अरे आपण एकमेकांना लिमिटेडच आहेत ना आपण लिमिटेडच लोकांना करू शकतो. तो म्हटल्यावर एकमेकांची मदत घेतल्याशिय होऊ शकत नाहीनते.
नाही ना बरं त्यांनी सांगितले की काय
केला तर आपण ऑदर करायचं म्हणलं ऑदर खूप माणस आहेत आपल्याकडे पण
हो..
हली त्यांनी साक्षीने सांगितलं क नातेवाईकांना पण करू शकता पण नातेवाईकांना कार्य अपडाऊन करा हे करा करा
ह
मग त्यात काही घरगुती विषयी येऊ शकतात म्हणून मग ते टाळलं मी नातेवाइकांना करायचं.
हो हो हो हो हो बरो.
हा कारण ते भरकडतात मग त्यांना जाणीव राहत नाही किंवा आपण बाबा. या कॉल वर बोलतोय ते मग
हो हो हो हो हो
आपल्या घरातच
विषय निघतातच परत
हा मग त्या असं झालं कस झालं.
हम् हम हम
अकाल मगाशी एका ताईंशी फोन झाला तर छान बोलणं झालं.
ओके
ह
काय विषय होता.
हा म्हणजे असं सामाजिक बलात्कार वगैरे
हा हा हा ह ह हा हा ह ह
रंजना म्हून आहेत त्या त्यांच्याशी त्यांना बऱ्याच गोष्टी ते माहितच नव्हते म्हणजे असं असतं का असं असतं का म्हटलं हो तई. माझ्याकडे तो प्रुफ म्हणून दिवाळी अंकतो ठेवलाय मी गेली अनेक वर्षे जपून की असंही माणसं असू शकतात. जे मनात आले विकृती असतात त्यांच्या हो
हो हो पुरुष बरोबर बरोबर.
हा त्यांना सांगितलं की आजोबा आजोबा म्हणतो आपण त्यांना हे करतो शेजारच्या आजोबा नाततले आजोबा तेच लोक आप त्रास देऊ शकतात कुठे टच करणार जवळ घेणार पण त्यांच्या मनात प्रीट असते.
हो ना आणि म्हणजे हे ओळखायचं हे ओळखायचं कसं मग मॅडम काही
नाही ना ओळखता येत आपल्याला त्यामुळे आपण सा उद राहणं चांगलं.
बरोबर हा तेच ना आता आपण म्हणतो हे शेजारी आहेत समजा आहेत. आपण म्हणजे आपल्या मुलांना सोडून तिथे असं बिंधात जातो पण कधी कधी मग आपण बाहेरच ऐकून कधी कधी मग थोडीशी भीती वाटते अरे बाबरे हे असं पण होऊ शकतं.
हो कदाचित तो माणूस असा नसेलही पण आपल्याला भीती वाटत राहते.
आपल्याला भीती वाटते हा हा तेच बाहेरच ऐकून भीती वाटते हो आणि सध्या तर त्या केसेस खूपच चालल्यात हल्ली किती म्हणजे अदी बलात्कार ही गोष्ट खूपच हो झाली हल्ली अगदी
रोजच रोजच झाले ते रोजच्याच बातम्या चालू झाल्यात त्याच्या
मागे त्रास होते मॅडम तेरा वर्षाच्या मुलीवर बत्तीस जणांनीत. हॉटेल म बलात्कार करून ती मुलगी कुठला विषयी झाला तो अगदी हा
बरं आता ते करतात ते करतात बलात्कार पण मारून पण टाकतात जीव बाबा हे नाव सांगेल किंवा आपलं
पण किती किती कृत्य निर्दय किती ह्या माणसाची वृत्ती असेल सांगा तेरा वर्षाच मुलगी म्हणजे आज बत्तीस जण ते माणस म्हणजे काहीच एकाहीच्या मनात असं क्षणभरही काही चांगल्या गोष्टी आल्या नसतील का?
नाही ना म्हणजे किती ही सामूहिक हिंसा आहे. किती म्हणजे वाईट मन आहे.
हो पण अशांना ना मॅडम ठोस. ठोस जरा कठोर शिक्षा मला तरी वाटतं कठोर शिक्षा करायला पाहिजे. मग इथून पुढे ते करणारा जरा विचार करेन जरा.
हां.
आपल्याकडे ते थोडस न्या न्यायव्यवस्थेला खूप वेळ जातो त्याच्यामुळे थोडस हेच आहे.
निर ढावलेत लोक सापडेल तेव्हा सापेल किंवा बघू पुडच्या पुडं असं होत आहे.
असं नाही करायला पाहिजे.
नाही ना फास्ट झालं पाहिजे हे सगळं न्याय.
फास्ट फास्ट हो हो हो हो म्हणजे तो एकाने के दुसऱ्याला भीती तरी वाटली पाहिजे कारण
हा मण म्हणतात ना मग शिवाजी महाराज कसे भर चौकात हातपाय थोड्याचे. भाष द्यायचे तसं करा पणंत आता कायद्याने तर आपण नाही करू शकत तसं म्हणा पण काहीतरी केलं जणेकरून घापरतील नाही बाबा असं के तर आपल्याला असं होऊ शकत.
हो हो हो हो म्हणजे काय म्हणतात ना ते पुढच्याला ठेस मागचा शहाणा एवढं तरी इतपत तरी होऊ शकतं.
नाही कोणालाच धाक राहिलेला नाही कारण पैसा पण आहे राजकारणी मतात काही नाही प्रॉब्लेम तू कशातही अडकला त आम्ही तुला सोडवू कारण ते त्यांचे चमचे पण असतात काही लोक
हो हो हो त्याच्यामुळेच जास्ती झाले ते सगळ्या गोष्टी.
हो वकील पण भ्रष्ट, न्यायाधीश भ्रष्ट.
हम हम हम हा. न्याय व्यवस्थात काय म्हणजे व्यवस्थित न्याय देत नाही म्हणून सगळ्यांच त्यां याच्यावरून पण विश्वास उठलाय मग लोक स्वतःच हाती घेतात कुठले एखादं मग
घेतात तो एक आ कू नावाचा बलात्कारी होता त्याला कोर्टाच्या आववरात बायकांनी मिळून मारून टाकला. हल्ला करून काय करतील मग हो हो ती केस फार गाजली होती.
हां का.
कुठेतरी मला वाटतं नाशिक कीम साईड ला कुठेतरी आहे ते. हा ते होत माझ्या लक्षात शोल्लर सापडेल नेमका कुठला फरकत पण इतका उद्रकधारा त्याला गाडीतून त्याला न्यायालयात हजर करता असताना हवाय का मार गेल असत.
पण नाहीग तसच पाहिजे ता तसच पाहिजे तुम्ही डायरेक्ट पब्लिक च्या हातात तुमला न्या व्यवथेला वेळ लागतोय मग पब्लिकच्या हातात द्या. मग तिथे परत अडू नका कुणी अ
को नाका मग.
म तेच वेळ पण वाचेन सरकारचा आणि सगळ्या गोष्टी वा असतील ना.
हो पण कायदा काय म्हणतो दहा आरोपी सुटले तरी चालेल पण एक निर्भरा सुटला नाही पाहिजे. पण ते आरोप का करायलाच पुरावे गोळा करायलाच इतका वेळ लागतो. की न्याव्यवथ होऊन जाते ना कि कसं करणार कारण याच्या विरुद्ध पुरावेस नाहीयेत.
पुरावेच नाहीयेत बरोबर.
अ आपली फुलंददेवी झालं फुलदेवीनी तर मग सगळ्यांनी गोळ्या घातल्या तिच्याबरोबर अत करणाऱ्यांना
हो ना.
हाती पण तू घ्यावी लागली तिला.
हा बरोबर बरोबर फुलंदे हा ऐकून आहे फुलंदेवी म्हणून नाव.
बँडेड क्विन म्हणतात चंबलच्या खोऱ्यातली ती. डाकू झाली नंतर.
ह हा
घरदार सोडावं लागलं तिला जंगलात आश्रय घ्यावा लागला
का मॅडम तिच्या आधारित चित्रपट
हो बँडेड बँडेड क्वीन असा नावाचा एक सिनेमा येतो
हा का हा तेच तेच मी ऐकलेले हे सिनेमा एक आहे मग त्यांच्या नावा फुलमंदेवी हम हम् छत्तीसगड ग गडचिरोली मधले आहेत का ते
राईट राईट राईट छत्तीसगड छत्तीसगड बरोबर चंपा नदीचे खोट शंभळ नावाची नदी तिथे ते
हा हा हा हा हा हा
आणि अजून एक होती भौरी देवी म्हणून तर ती काहीतरी तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेली हा बलातकार झाला होता त्यािच्यावर
हा हा हा
तर तक्रार करायला गेली तर पोलिसांनी पण बलात्कार केला तिच्यावर
अरे बापरे अरे बापरे अंगला काटा आला अक्षरशा ईबुवा ऐकून
हो जायच कि बायकांनी मग कुठे नाही मागायचं तुम्ही लोक तशी असल्यावर जाणार कुठे
हा हा हा हा हा
तर मग ती लढली ती बाई आणि काय झालं पाच जणांना अटक केली परत त्या पोलिसांनी ज्यांनी तिच्यावर बलात्कारा तर केला ते आणि पोलीस असं सगळ्यांना अ शिक्षा पण झाली त्या नंतर ते जामिनावर सुटले म्हणून त्या गावातल्या लोक पण त्यांचं हार घालून स्वागत केलं म्हणजे गावची मानसिकता बघा ना
बरोबर बरोबर म्हणजे चुकीच्या त्रृक्तीला तुम्ही काय समजत हेच नाय समजत
बघा आणि त्या गावात त्यांच्या बायका म्हणल्या नाही आमच्या नवरा असं करू शकत नाही मुद्दाम अडकवलं पण ते सिद्ध करू शकत नाही ना बाई त्यावेेळेस काय व्हिडिओ शूटिंग कोण करणार ना ते
अ कोण करणार बरोबर आहे, नाहीच ना मग ते पूर तेच हल्ली न्यायव्यवस्थेला पुरावे मागतात हे सगळं मागतात पण काही कधी कधी नसत ना-ही पुरावे कुठून देणार आपण ह्या गोष्टीचे थोडे पुरावे असतात.
आहिस्ता ना म्हणून लेट होतो न्याय द्यायला
मग!
कुणी म्हटलं म्हण आपण विश्वास ठेऊ शकत नाही कुणी मग मुद्दाम पण करू शकत की ह्यान माझ्यावर बलात्कार केला असंही असू शकत ना
हो हो हो हो बरोबर आहे. आणि शक्यतो बाई ह्या स्वतःच्या इज्जतीला तर खूपच घाबरते त्याच्यामुळे कधी अशा कितीतरी केसेस असत तील का ते स्वतःच्या इज्जतीमुळे बाहेरच पडल्या नाहीत
नाही पडल्या कशाला सांगायच
कारल हो आता सप कुठेही होत मॅडम कामाच्या ठिकाणी पण चार माणस दे बाई असेल तर तिथेही तिचं म्हणजे ते शोषण होतय असं म्हणतात आजकाल
श नजरेनंच माझी एक कविताच आहे त्याच्यावर की भर चौकात नजरेनंच लोक तिला लग्न करून बा हे करतात उपभोग घेतात म्हणजे मनातल्या मनात त्या बाईला ते पूर्णपणे उघडी करतात
हो ना चालेल हो हो आता तुम्ही करा मॅडम दहा मिनटं झाली आपली. तुम्ही कॉल करा मला हो झाले झाले हो कंटिन्यू विषय करू आपण हां.
येस येस.
ओके ओके